हॅलो नेटवर्क मध्ये काय प्रॉब्लेम आहे का? काय माहित आत नेटवर्क मध्ये काय लागला हा.
नाही नाही नेटवर्क मध्ये प्रॉब्लेम तुमचं नाव काय?
हॅलो.
हॅलो आवाज नाही या लागला का?
हॅलो.
नाही याय लागला का म्हणलं आवाज नाही यायला लागला का?
हो यायला ना येतोय येतोय तुमचा यायला माझा यायला का तुम्हाला? माझा येतोय का तुम्हाला? बर बर तुमचा आवडता रंग कोणता आहे?
आवडता रंग. हॅलो.
हा.
माझा रंग रंग कशासाठी?
नाही सांगा ना आता काय मग आता काय सांगा सांगा.
अ हो का. आमचा आवडता रंग कोणता आहे पिवळा.
पिवळा?
हम्म.
तुम्हाला पिवळा रंग आवडतो का?
हम्म.
लहान पणापासूनच आवडतो का पिवळा रंग.
हो.
हो का मग तुमचा आवडता खेळ.
खेळ मग खेळ खेळायला नाही आवडत क्रिकेट ब्रिकेट पाहाले आवडते.
क्रिकेट बघायला आवडते तुम्हाला.
हम्म.
मंग तुम्ही
हाव.
हव का.
हा.
बर बर तुमचा कोणता. तुमचा आवडता विषय कोणता आहे.
विषय मराठी
मराठी
हम्.
तुम्हाला मराठीत विषय का आवडतो.
हम् मराठी बोलायला आवडते. आपण मराठीच आहतो. मग मराठी नाही विषय आवडणार तर कोणत आवडणार. णआपल्या महाराष्ट्राची भाषाच मराठी आहे.
हा. तुमचं तुमचं शिक्षण कुठपर्यंत झालेलं आहे.
बारावी पाच झालेली.
अच्छा. तु तुम्ही बारावीच्या नंतर मग पुढे काही अजून केलं. नाही का?
काही नाही आयटी, आय केला लग्नच झालं. मग माझं.
अच्छा.
हम.
मग तुमचा सर्वात आवडता सण कोणता आहे. तुम्ही जो साजरा करता तो.
आवडता सण
हा.
सर्वच सण चांगले हो.
नाही तुम्ही तुम्ही जो साजरा करता. तो सर्व मिळून
सर्व मिळून साजरा करतो आम्ही दिवाळी
दिवाळी. अच्छा अच्छा. अच्छा. दिवा. दिवाळीला तुम्ही सर्व फॅमिली एका जागी असता. का म्हणजे असं बाहेर गेवी असता.
नाही एकच जागी
एका जागी असत का?
हो.
अच्छा.
हा.
तुम्हाला सर्वात जास्त कोणता पदार्थ आवडतो. तुम्ही म्हणजे खूप जास्त खाता. त्याला
काही नाही सर्वात. जास्त पदार्थ
हं.
बाकी तर असं चालूच राहते.
नाही पण एक असतो. ना जो सर्वात जास्त आवडतो.
हम्म.
हम्म कोणता आहे. मग तुमचा?
आखीर.
खीर
हम.
तुम्हाला, कशाचा छंद वगैरे आहे का?
मला असं वाटत नाही. का वर्ष लवकर.
अ.
फ
तुम्हाला कशाचा छंद आवड कशा म्हणजे छंद आहे. का एखादा.
काय करू? कोणत्या गोष्टी अ खेळायला, इथे काही आवडत नाही मला काही जास्त.
खेळायला नाही. दुसरं काही, गोष्टी करण्यात सर्व. म्हणजे कोणत्या पण गोष्टी
आ?
जाऊ दे, जाऊ द्या.
आम्हाला, भजन-कीर्तन आवडते. एवढं वय झालं, आमचं आता. हम्म्...
तुम्हाला, तुम्ही कोणते पुस्तक वाचले आहेत का?
गेलो असतो, हो.
कोणते वाचले आहेत? काही माहिती सांगू शकतालं?
काही नाही, मला इतिहास आवडते जास्त.
आं?
इतिहास आवडते, इतिहास.
इतिहास, आवडतो.
हम्म्...
अच्छा-अच्छा.
हम्म्.
इतिहास. मग तुम्ही, को चित्रपट बघितले आहेत का इतिहासाचे? आता आलेले.
मी, दाद्याचा फोन.
छावा, छावा वगैरे.
हम्म.. हम्.. हम्.
अ..?
हो, हो.
बघितले का?
हा, हो. बघितले-बघितले.
तुम्हाला, प्रवास करायला आवडतो? तुम्हाला, प्रवास करायला आवडतो का?
हो.
आ..?
हो, हो. आम्ही, जात असतो टूर वर.
तुम्ही. तुम्ही, आ..? पार्वती, ज्ञानदेव.
हो, हो. बरेच दिवस जातो आम्ही. बरेच
उज्जैन, सिओर.
अच्छा. हा, म्हणजे तुम्ही जाताव? व-वर्षामधून, एक-दोनदा जाता नाही ना फिरायला?
हो, हो. एका वर्षातनं, वर्ष
आम्ही-आम्ही. आम्ही पण गेलो होतो उज्जैनला उज्जैन ओंकारेश्वर त्याच्यानंतर सिहोर- हा तिथे गेलो होतो आम्ही श- श्रावण म श्रावण श्रावण महिना असतो ना.
हा.. हा.. हा.
हा. तेव्हा, आम्ही गेलो होतो.
हा.. हा.
हा..., आम्ही चार-पाच जण होतो. आम्ही गेलो होतो, तिकडे. खूप. खूप-खूप गर्दी असते तिकडे, आता श्रावण महिन्यामध्ये. हा हा हा हा.
हम्म शिहोरले गेलो होत आम्ही शिहोरले का आवडीचा कार्यक्रम असतो. ते मस्त हम हम.
हम्म. ह.
काही काही दिवस अगोदर. एक वर्ष अगोदर. आम्ही काशीला गेलो होतो. तिकडें पण गेलो होतो टूरवर.
कुठं कुठं?
काशी. चित्रकूट तिकड गेलो होतं आम्ही. सात सात दिवसाचा प्रवास होता. आठ दिवसाचा.
हा.
असे टूर निघते. आमच्या इथून.
ह.
हम्म. गजानन महाराजंदि संस्थांची.
अम्म बस असते का?
ट्रॅव्हल्स होती.
ह. आणि म्हणजे तिच्यात सर्वजण असतात. मग सवस अच्छा, असं असते का ते?
हो, हो. आम्ही टूरवर गेलो होतो. हम्म. आमच्या कॉलनीतल्या काही बाया होत्या. सहा, साडे सहा हजारात
अच्छा, मण किती ठिकाण, ठिकाण किती असता? फिरायला?
चौदा ठिकाण होते आम्हाला.
चौदा. सहा सहा हजार रुपयात समजा.
हम्म.
हो पूर्ती ना मग तुम्हाला. तुमच्या इकडे पूर्ती तस. कारण आम्ही आम्ही उज्जैनला गेलो होतो ना. चार पाच जणातच आम्हाला वीस हजार रुपये खर्च आला होता. चार जणचा.
हो का?
हो कारण तिकडं, अ आम्ही गाडी करून गेलतो ना. स्वतःची.
ह. ह. ह.
ह. मग ते स्वतःची गाडी करून गेलो म्हणून. जेवण वगैरे, पेट्रोल गाडीचं.
हम्म, हम्म, हम्म, हम्म.
हम्म. जास्तच लागते ना.
नाही नाही. आमचं तिकडच ठरलेलं होतं.
हा तुमं म्हणजे
त्या ट्रॅव्हल्स वाल्याकडच. आम्ही ट्रॅव्हल्स, ट्रॅव्हल्स वाल्यालाच दिले होते.
ह, ह, ह. मग तुम्ही आतापर्यंत किती जोतीलिंग केले.
ज्योतिर्लिंग. नाही ज्योतिर्लिंग नाही. आमचे नाही झाले जास्त.
म आता एक उज्जैनचं झालंच होतं ना. तुम्ही म्हणल्या ना उज्जैन आणि काशी.
उज्जैन, ओंकारेश्वर.
हा काशी.
काशी. हम्म.
बस तीन झाले ना तुमची
हम्म हम्म.
अच्छा.
ह.
कोण म्हणजे मी तुम्हाला एक प्रश्न विचारू का?
हा बोला.
अ तुम्हाला जर आता समजा पर्यावरणाचे रक्षक करायचे असले तर तुम्ही कसे कराल.
अं.
तुम्हाला पर्यावराचे रक्षण करायचे असले.
हं हं.
आणि तुम्ही कसे कराल.
पर्यावरणाचे.
हा.
झाडं झाडाचे.
हा.
हं हं हं हं.
म्हणजे आता आपल्या इकडं कधी
आता तर आम्ही कधी आता आता पावसाळा चालूए तर आम्ही आता झाडं लावतोच.
अच्छा हा हा. नाही आता म्हणजे पाऊस पावसामुळे हे होतंय ना. पाऊस का येत नाहीय ब पाऊस येत नाहीये टाइम वर.
ऊस वेळेवर आला नाही तरी पण आम्ही आमच्या इथं पाणी ए
नाही नाही तसं नाही म्हणतो मी.
हा हा.
आ या म्हणजे झाडे कापले हे रोड वगैरे झाले. हेच्यामुळे त हेच्यामुळे अ हेच्यावर परिणाम झाला. आपला हवामान हेच्यावर.
ह ह
हा. मग झाडं जितके झाडं असतील तितकं लवकर म्हणजे असं हिरव हिरव असला तर बा पाणी वगैरे कमी येते हवा चांगली राहते ऑक्सिजन भेटते.
हो.
हम. सर्वांनी सर्वांना सांगा तुम्ही तिकडे पे प झाडं वाडं लावा म्हणून.
हो हो.
तसे तर आम्ही लावतोच आमच्या कॉलनीमध्ये मस्त छान छान झाडं आहेत. हम्म मोठ अशीे मोकळी मुकळी कॉलनी आहे आमची
अच्छा अच्छा!
हा तर झाडंच आहेत पाऊस शेत वगैरे आहे.
शेत वगैरे असतील ना तिकडं. हा तुम्ही शेती वगैरे करता का.
नाही नाही.
हम्म अच्छा अच्छा.
काहीच नाही करत आम्ही शेती वगैरे नाही आहे आमच्या इथ.
तुमच्या घरची काय करतात मग.
ते सर्विसले आहेत.
अच्छा!
हा.
मग तरी तुम्ही तुमच्या घराच्या आजूबाजूला थोडे झाडं वगैरे लावा.
हो लावलेले आहेत.
हा.
हम.
आपल्यासाठी चांगले आहे ते.
हो
हो
हम
हम्म
छानपैकी झाडे बिडं लावलेली इथं चांगली आहेत आमच्या इथे. चांगले आम्ही लावतो आम
आपल्यालाच ऑक्सिजन भेटते ना लिंबाच्या झाड लावले तर आपल्याला ऑक्सिजन भेटतो.
हाव हाव
हा
हम्म
मग असे झाडच लावत लावत चला थोडे. थोडी पर्यावरणाला पण मदत होईल आपल्यामुळे कोणाला चांगलं झालं तर
हम्म
आपल्यामुळे का आपल्यामुळे आपलंच चांगलं होणार कारण स्वास्थ्य आपणच घेतो ना ऑक्सिजन तर आपणच घेतो ना.
हाव या वेळेस या समृद्धी ना समृद्धी महामार्ग गेला ना इकड.
अच्छा तुमच्या इकडून गेला का?
हम्म
तू हा